हॅलो.
ह.
हॅलो.
हॅलो हॅलो. येतेत तुला यच
हम्म यालाय काय करा आलीच आहे.
नाश्ता.
काय हय.
काय असणार भाई भेंडीची भाजी चपाती
बेंडेज बाजीे
हम्म.
ह न पोर.
पूर काय ह गला अंगळीला
हा.
एकय घरज
हम्म हम् काय कराले घरातह ते
गराधय ते भी नाश्ता करलंोय
ह ह कामाला आज
आ का मला जाणव.
जाणार आहे मग रोपांचं काय काय झालं?
रोपांच ट्रॅक्टर नाही.
हा.
टॅक्टर भेटलं नाही बाई चिकक्कल करायचय.
हम्म आवाजार स्पष्ट येऊन देत.
अगं ट्रॅक्टर भेटलं नाही चिक्कल करायचं अजून
चिक्कल करायचं आहेय टॅक्टर भेटलं नाही का टॅक्टर भट भेटत नाही तिकडं.
असं रिंगा लावच नाही.
तेल लावायला पाहिजे होय.
मग
हम हम आणि
आणि काय तुम्ही लोक काय करू शित?
आमच काय नाही आत्ताच नेल त्याला ऊस बांधायला‌. म जरा शेवया ऊस बांधायला चाळायला गेला ते ऊसमांजरा झाल्यात मग आता जरास नाश्ता केलो मी पण हम्म आठ ते दोन हम
अजुन किती देत हम आठ‌ ते दोन मजुरी केेवढी मुल
पाचशे रुपये
भारी काम नाही.
हं
भारी काम आहे न मग
हम्म पाचशे रुपये मजुरी मग मी बी जरास शेवाया केलेलो- मिरच्या टाकुन कारण आता डायरेक्ट दोनला जेवायला येणार मग उपाशीच की दिवसभर
मला पण घेऊन ठेव शेवया
अरे मग एवढे दिवस म्हणशील का नाही.
हं
त्या गोल शेवाया लय छान लागतात आणि हे बघ मी आता उपीट सारख केल कि ते एक नंबर लागायल.
ह्यांचे ह्यांचेसाठी ग तो करायला होईल.
हम्म तेच की ना
हम्म
चांगल लागतय बघतो की असतील तर संदीप आलायस त्याकडन देतो मग
कधी येणार आहे संदीप? संधीप घरी हम्म आताच आले मध्ये
आई पंढरपुरला गेली की
कधी गेली बबल्यासोबत गेली काय
नाही काल
तुच्या गाडीने गेली
बबल्या बाई त्या बबल्याच्या हाताला एक हे झालेय
काय झाल आजुन
नक्सु झालाय
भर गलेन
हम
मग काय केल नंतर नक्सु झाला तर
काय नाही तेच फोन केल्या लई वाईट दुखाले मला लई त्रास व्हायला बोट फुटलेय
हम् ग फुटल फुटल नव्हे फुटल तर मग ते नख जाते
बघते नाही फुटलय म्हणजे त्या डॉक्टरन फोडल्या नाही ते म्हणे फोडायच नसत ते ते दाबायच मग त्या डॉक्टरन फोडलय की ग आणि
कोण आपल्यात न्यूज फुटतय ते.
मग ते तसं झालंय आणि आता सगळी शिव्या द्यायला लागल्यात का फोडल्यास हे त्याचं अजिबात. त्याला हात लावायचा नसतोय.
मग कुठल्या डॉक्टरनी फोडल्या कधी ते कधी झालेलं.
हे, येस ते झालेलं आता परवा जरा ते पोकात पेन आलेला त्याला आणि. ठसठस वालत ग. मग सुद्या आणि ती गेली अविनाश डॉक्टरकडे इथं सलाम म्हटला.
हा,
त्या डॉक्टरन ते म्हणजे याला लई ठुसठूस ना मग ते फोडल्याशिवाय गत्यतर नाही म्हणला.
हा,
म्हणून फोडल्याने आणि. फोडल्यानंतर त्याला काय वाटायला नाही जरा चांगलं वाटलं कीं दोन दिवस.
हा,
मा आणि जरासं एक कीर्तन वाजवल्या वाटतेय.
हा,
एकच कीर्तन वाजव ना आणि का म्हणते बोट असं फोटो नंतर पाठवतो. पुढचा भाग असा कुसल्यासारखा झालाय आणि रात्री एकटच जाऊन आप गाडीत बसलय.
हा,
आणि तिकडनं फोन केला नाही कुठरे आहेस म्हटलं एवढं सुमसाम आवाज म्हटला आज. कीर्तन हरिपाठ काय नाही नाही बाई मी कशाला जायला माझं मला काय सु ''--'' समजण आले मला लय वाईट व्हा लागलय.
अरे तिथं मग असतात म डॉक्टर बिकटर गोळ्या घे म्हणव.
मग ह्या डॉक्टरन मग तेच ह्या डॉक्टरला फोन केल्यावर त्या डॉक्टरन आहे एक त्याच्या गोळ्या बिळ्या देऊन एक माणूस पाठवून दिला नाही ह चांगला आहे ग डॉक''--'' क्टर त्यांच्यासोबत.
हा,
सध्या आणि त्याच्यासोबत कधी बी हाक मार म्हणतय तिथं. आ अस कुणाला जात नाही ते मग ते. सगामुडीच एक मा माणूस जाणार आहे का नाही त्याच्याकड ते गोळ्या औषधी देऊन पाठवतो पाठवून देतो म्हणून. दिल्या नाहीत. मग आता त्याला छोटं ते पाहिजे होतं कणकणीतेण वाटाली आणि रात्री एक. तिथेच गाडीत बसलेला हा हम्म.
सगळीकडं पाऊस आहे आता.
हा,
सगळीकडेच पाऊस आहे म्हटलं.
होय.
आमच्या तिकडं बाई पावसाळा टॅक्टर नाही काय समजत नाही.
''आं''
टॅक्टर नाही म्हटलं रोप लावून घेतलं असती रोप आल्यात.
हम् म तेच ग.
हम्म.
त्याच्यामुळंच.
हम्.
आणि.
आणि काय नाही बाई.
हम्म. मग तेच आता हे केले बघूया बाई आता ते औषध देऊन पाठवून दिले.
हम्म.
गोड औषध देऊन मनूसिक म्हण ते खारका जरा पाहिजे होत्या.
मग ते जे हे करत नाही जेवत नाही.
जेवते की जेवते पण चालून चालून हे होते ना. त नाही एक चप्पल नाही पायात आणि आता कालपासन परवापासन पाऊस चालू आहे नाही तर त्याच्या अगोदर असं उननात नाही गेलं अस लोक केवढं ओरडली त्याला. पहिला चप्पल घाल चप्पल घेऊनेतता तुला आम्ही घेऊन देतो म्हणून अजिबात नाही म्हटलं मला चप्पल.
चप्पल ह ह तर हीत बी कुट आणलं ते चप्पल घालून तसेच आणलं.
अगं घालतच नाही ते चप्पल. चप्पल जेव्हापासून वारीला जाते व पहिल्या वारीला गेले व तेवपून चप्पलच घालत नाही म आता ते हेेला. तेवडं बूट घालायचं ते त्याला बूट घाटल्यामुळ त्याच्या पायाला साले येऊन अ पाय हे झाल्यासारखं झालेले साल जाऊन सगळे. आता ते गुजरातला होत तीथ बूट घालून असायचं की. एलर्जी झाल्यासारखे झाली की त्याला.
मग तेव्हा . तेच की आता इतके दिवस घातल्या नंतर मगज आता उकडल्यासारखं झालं असें कि.
हा मग ते उकडलं सारखं मग ते. ता आता दोन दिवस भरपूर ऊन पडलेल दोन तीन दिवस लोकं म्हणली पायात चप्पल पाया पडताना सुद्धा चप्पल बाजूला काढलं तर टचके मारायचं. चटके आणि आता त्या अ ह्याला ते चलत गेलं तिथपर्यंत तिथनं पुढं काय म्हणा आता पाऊस लई चालू आहे म्हणे सोड मग त्याला रात्री. थंडी वाजाल त कोणी एकटा जेऊन गाडीत बस. ल म्हणून सांगाल तर गाडीवरन बसलोय एक म्हणून सांगत होत मग मला शटर काही तरी पाठवून द्या आणि हाफ पॅनटा घेन गेले मी सगळ्या.
अरेच खोळा आहे. जाते जाते वेळेस घेऊन जायचं की आपलं शटर बिटर असं ना सोबत नाहीच की आता गाडी टेम्पो होतीच ना.
नाही तेच किथ पॅता म्हण कसं ब धुतर लावणार नाही ते.
हम्म.
मग त्याच्यामध्ये बरमुडेच पाहिजेत.
हम्म मग सगळे भरमडीच घेऊन गेल. एक दोन पॅन्ट टाकून घेवून जायचं.
हा मग ते पॅन्ट टाकलं नाही कारण घालायच नाही कशाला येईपर्यंत धोतरच लागणार आणि कशाला म्हणून.
हां.
म आता रात्री फोन केला ना माझ तळ पायास ना थंडी वाजाले. मला लय वाईट थंडी वाजायला स्वेटर ट कुठं टाकूनले शवेटर इथे विरून गेलेय आणि मला म ते शवेटर टाकूनलेणगुतील
ह.
हे बघता माळ्यावर मग ते श्वेटर त्या खारका वर लिंबू पासहा पाहिजे होते, लिंबू. असं करून पाठवून दिले बई, काय खायला पाजेय आणि म्हटल्यावर काय नको चोवडा दिलाय तोच पडलाय म्हणून सांगत होता‌.
मग आता ती पोचली कुठं पोचली?
इथं शिरडून लाय ती.
कुठकाल.
शिरडून कुठं आल ते पण मला माहित नाही ते.
अ.
आम्हालाच माहित नाही बाई, हा. आणि सगळी निम्मी सगळी गाडीतन बसून आणि हे आपलं चलत.
हे चालत, मग हे हे न बी जरास बसायचं ना.
नाही बसत ते, वाजवायला बस म्हणली तर गाडीत बसून वाजत बस ते.
हां.
वाजवाय
मग चालतच मग रात. मग रात्रीची वस्ती असते तेव्हा कुठे थांबतात ती.
मंदिरमधी नाहीतर देवळात कुठं पण थांबतात अस. देवळात नाही तर देवळात नाही तर ह्याच्यात हम्.
जेवण देतेच.
होय जेवण बण असतय की स्टॉप असतोय ग तो. आता ते लोक पहिला फिक्स करतात गी आता हत्तर गे.
ते नेमलेली गावं असतील.
हम् मग हत्तरग्यात थांबलं गे हत्तरग्यात मग चहा नाष्टा हे सगळं.
हां हां.
मा सं.
म तिथून पुढ.
हम्म. हम्, पैशासाठी आलो ग.
आणि काय?
आ.
आणि काय म्हटलं
आणि दोन मिनटं छोट्या कुठ गेलं.
छोटू आंघोळीला गेलाय बघते कधीपासून ते उठून हे केलं रे.
पाव पाऊस लई पडलाय रात्री मग ते खालच्या शेतात पाणी नव्हतं. मग ते बांध घालून घेतल्याने मग ते, पाणी हे केलीत.
रोपा मोठ्या झाल्या नाही.
झाल्यात आता आल्यात जरा पेंडी बांधायला खरं.
जाऊन देत तेवढं काही हे होत नाही आता, लांब मोठ्या झाल्या तर पण जगत त्याचा काही विषय नाही.
नाही तर लवकर जगत नाही ग ते, नंतर कसं पा पाऊस हे होईल पावसाच काय सांगता येत नाही ह्या वर्षी तर. पाऊस उडी मारला की मग संपलं पाणी चिककड होत नाही नाही त्याच्यासाठी पाऊस पाहिजे कि बाय पाऊस पावसासाठी घाई करायची नाही तर मग घाई करायची ग. नाही नाही रात्री मिस केडत घरड रात
बर््डे केल्याशी पंचवीस गिफ्ट भेटली म्हणून
हो हो खुश अस कर. तर त्याला काम हे कर पत्र फरवलं नाही.
पंचवीस गिफ्ट भेटले म्हणून पंचवीस वर्षाची
हम् पणचेच गिफ्ट भेटले.
पंचवीस ग पंचवीस गिफ्ट भेटले म्हणून खुश असायला म्हटलं.
हम्म
हम्म ह
त ना कर फड
काय म्हटली बबली किती असं जाणार म्हटली.
बबडी आता जाईल की ह पाणी लावला.
मग हे चवळ्या लावल्याश का भेंड्या
भेंडी आहे भेंडी आहे भेंडी दोन्कडनं आगा उगल्या की आता लागायला पण येतील घरं आता ते ऊन पडल्याशिवायच ना फुलं तरी कुठं हे होतील.